हॅलो, हम्म बसले
चहा पाणी झालं?
ते, हो झालं की.
हा हा, काही नाही म्हणलं निसर्गाचं काय काय चालंय ते, म्हणलंच विचारावं. पाऊस पडत होता ते थांबला आता, निसर्गाचं चक्र कसं चालू आहे?
हम्म
हम्म, निसर्गात च बघ ना कसं आहे, झाडं हिरव्या रंगाची आणि त्याला फुलं कशी येतात वेगळ्या वेगळ्या रंगाची. आता निशिगंधाचं झाड बघितलं किंवा मोगऱ्याचं तर झाड, हिरव्या रंगाचं आणि फुलं आहेत पांढऱ्या रंगाची.
हम्म
तसं गुलाबाचं कसं झाडं हिरवं आणि फूल लाल, गुलाबी असं
हम्म
गुलाबी
गुलाबी, निसर्गाची किमया कशी आहे म्हणजे त्याचं वेगळंच आहे, म्हणजे झाडांचा पानांचा कलर हिरवा आणि रंग हिरवा, आणि फुलांचे प्रत्येकाचे वेगळेवेेगळे झेंडूचं फुल बघ की कसं, पिवळं जर्द अस तर केसरी असते, वेगवेगळे फुलं किंवा आणखीन अ अ जास्वंदीचं फुल बघ त्याचे पण किती प्रकार आहेत, अ पिवळं जास्व दी लाल जास्वंदी, केसरी जास्वंदी आहे की नाही?
होय गुलाब सुधा, गुलाब लाल, गुलाबी
वी पिवळा, पांढरा
म हो
कमळामध्ये पण तसच आहेत की, कमळाचा कलर, रंग कमळाचे रंग गुलाबी आहे लाल कमळ आहे.
हम्म होय
झेंडूच्या फुलांमध्ये सुद्धा, केसरी रंग आहे झेंडूचा आणि पिवळा रंग आहे झेंडूचा.
प्राजक्ताच्या फुलांचं तर कसं आहे बक्की वरफुल पांढरं खाली देट केशरी रंगाचं
हो
म्हणजे किती त्या देवाची किमया म्हणायची आणि नारळाचं झाड बघ किंवा नारळ बघ नारळात पाणी आणि
हो बघ ना उंच झाड जातेत
नाही नाही देवाची करणी आणि नारळात पाणी
हा आणि त्यान नारळाच्या ह्याच्यातून क अस येतात
आत कसं पाणी गेला
हो आणि पुन्हा छोटे छोटे नारळाचे मोठे मोठे नारळ होतात
कसे होतात ते किंवा केळीचा झाडांचा बघ घड कसे लागलेले असतात त्याला हं
हो आधी को का येतो
हम
आणि मग ते मोठे होत होत होत होत किळीचा घड मोठठा होतो
हो आणि कसे एककालाय
हो आणि अगदी केळी पाडाला यायच्या वेळेला ते कोका गळून पडतो
नाही म्हणजे घडच्या घड कसा येतो बाक्की ते आंब्याचं कसं आहे वेगळ्या वेगळ्या फांदीला वेगळं वेगळं येतं तस हम हा
केळीची केळी सुद्धा तिथूनच पिकायला लागतात
हम्म
हम्म मग ते आले का काढायला आले कि मग ते खाली बुंद्यातून कापून घेतात
हम
आणि पुन्हा त्याच्या भोवतीची पिल्ला असतात ते पुन्हा मोठे होतात
बक्की केळीचा गोड झाला नंतर द्र पक्षाचा घड कसं ते पंचक्या पचक्याच येते बरोबर
होय
म्हणजे नवलच म्हणायला मला तर फारश्र्य वाटतं नाही सर्वचं की
हो द्राक्षच्या तर नुसत्याली वेली असतात त्या वेलीला घड असतात द्राक्षाची
हो आणि भोपळायचं तर केवढं असते वेळ केवढा छोटा नाजूक असते केवढा मोठा वेळेला अस भोपळा केवढा मोठा असते बघ वेल किती नाजूक
आणि बोपळ्याची किती प्रकार आहेत माहती का दुधी भोपळा
हा
बाजीचा भोपळा चकरी बप
लाल भोपळा चकरी भोपळा
हो त्यालाच लाल बा चक्रीला
हो हो हो हो बरोबर आहे ते गोष्ट होते ना ग एक माणूस असते आंब्याच्या झाडाखाली झोपलेला असतंय आणि माग आंबा पडतो ते म्हणते काय देवाना बनवलंय की एवढं मोठ झाड आणि एवढे एवढश फळ आणि मग शेजारी अस ते भोपाळळाचा वेल असतो कि त्याला दिसतय की वेल छोटासा आहे आणि भोपाळाळ केवढा मोठा आहे मग त्याला लक्षात येते आपण झोपलो होतो आणि जर वर्ण भोपळा आपल्या डोक्यावर पडला अस जरा आंब मो त्या झाडाला मोठे फळे लागले असते आणि आपण तेखाली झोपलं असत तर डोक्यात पडलं असतं ना ते भोपळा म्हणून देव जे काय करत ते देवाचं श्रेष्ठच आहे. निसर्गाचं.
हं.
हम्म. मग त्याला लक्षात येतये नाही गड्या देवानी जे केलय - ते अगदी बरोबर आहे.
हो. केळीची पण तसच आहे. केळी पहिले येतात- कोणाचे घड कापला जातोय. पुन्हा बहुतेची पिल्ल असतात. ते पुन्हा मोठे होतात.
हम्. न द्राक्षांचा पण कसा घड असतोय बघ ना.
हो. द्राक्षांची बाग काय पुन्हा मोडीची.
काळे द्राक्षे, पिवळे द्राक्ष असतेत.
हो काळी द्राक्ष.
हम्म. पण झाडांची कशी कमाल म्हणायची बघ ना. झाडाला आता, पेरूच झाड असेल तर कसे पेरू येतात किंवा सीताफळाच्या झाड सीताफ- प्रसिद्ध आहे.
हम
आंब्याच्या झाडाला आंबे कसे येतात? रामफळ कसं येतय? फणसाच्या झाडावर फणस कसं येतय? आणि आननसाचं झाड काही मी बघितलेलं नाही खरं. पण कसं झाड येतय किंवा कसं फळ येतय? बोराचं, जांभळाच झाड कस येतय?
बोरीचे झाड काय आमी बघितलेत की बोरीचे झाडच.
तेच ना म्हणजे झाड केवढं मोठं आणि फळ कसं येत त्याला असं.
छोटी छोटी फुल फळ असतात.
हम्म. आणि ब्रम्ह कमळ- तुला ऐकून माहितीय का झाड ब्रह्मकमळच? त्याच्यात तर पानाला फुल येतय. किती आश्चर्यची गोष्ट आहे म्हणायला पाहिजे बघ.
हो.
म्हणजे इतर जे झाड आहेत-
हो पानाला फुल येतय आणि किती सुवासिक असतय ते.
हो. आणि ह्याच आश्चर्य म्हणजे काय पानाला फुल येतंय आणि त्याची पूजा केली जाते. ते मग रात्री- बारा वाजता कोण करतात. त्याच्यामध्ये महादेवाची पिंड दिसते आपल्याला.
ह.
हम्म. आणि ते ह्याच पण असतं बघ. गोकर्णीचं पण- झाड असत. वेल असतो आणि तिच- निळा गोकर्ण असतोय किंवा पांढरा गोकर्ण असतो. कसं त्याचं ते- अ. रंगांच्या छटा असतात बघ. निळ डार्क म्हणजे- गडद निळ आणि मध्ये पांढरं असतय. कशी ती देवाची करणी म्हणायची बघ.
होय.
ह. आणि त्याच्यामध्ये सुद्धा देवाची पिंड, महादेवाची पिंड दिसते. ते आपल्याला त्या गोकर्णाच्या फुलामध्ये सुद्धा.
होय.
ते महादेवाला वाहतात म्हणतात ना?
हम.
हम्म. आणि जासवंदीच फुल- गणप- पतीला वाहतेत आणि बेलाच तर कस मग - य बघ की तीनच पान येतात बरोबर त्याला. कसं ते महादेवाला वाहिलं जातं? कसं ते झाड- म्हणजे निसर्गाने. आणि इतर किती झाड आहेत कि ज्यांना कसे पण पान येतात वगैरे- पण हे बेलाच असं वैशिष्ट्य की त्याला तीनच पानं असतात. तीन तीन पानं.
काटे पण असतात बरं का त्या बेलाच्या पाना ज्याला.
काटे असतात बरोबर आहे हम्म आणि ते हे अस नाही कोरफोड कॅक्टस पण असते त्याला पण फुल येतं अगं काटेरी झाडाला.
नंतर निशिगंधाचं झाड असत अ जाईचं जुईचं रात राणीचं
त्याला येतात पण ते कोरपडीला फुल नाही बघितलेलं मी.
हा ती गोलकोर फड असते आणि त्याला लाल फूल वगैरे येत काटेरी असत. आणि वर येत त्याला. रात्रणीचं तर पण बघ ना वैशिष्ट्य कसं रात्रीच उमलते ती.
हो आणि वास किती सुटतो.
आणि आमच्याकडे मधुमालतीचं एक तवेल हे बघ त्याला लाल पांढरी अशी फुलं मिक्स येतात कसं म्हणजे ते मला आश्चर्य वाटत खरंच देवाचं कसं हे बनवले
हम्म हम्म हम्म आपल्या जिथं घराजवळ होतं काय ग मधु मालतीचं?
हो हो छान वेल गेलाय तीन चौथ्या मजल्यावर गेलाय.
हो आणि खालचं सगळं काढून हा काढून सगळी फरशी बसवलीली तरी ते फरशीत ना आलय.
फरशीत न उगुन आलय ते.
हो.
आणि किती आश्चर्याची गोष्ट आहे एक तर ते फरशीत न उघून आले आणि वर उंच चौथ च्या मजल्यापर्यंत गेलेय आणि मस्त फुलांनी बहरलेला आहे ते. लाल पांढऱ्या फुलांचा गुच्छ आहे त्याच्यात.
आणि शोचं पण एक झाड होतं बघा बघित तलस का ते पिवळा फुलांचा गुच्छच्या गुच्छ असायचा.
हम्म.
मंदिरात जाताना झाड लागायचं आपल्याला ते. पिवळ्या फुलांचा गुच्छ असायचा पूर्ण नाही नाही पिवळ्या फुला शो शोच झाड होत बाबळीसारखंच होतं ते दिसायला अस.
हम्म मला नाही वाटलं.
नंतर शेवग्याच्या झाडाला फुलं येतात.
हो कनरीच्या झाडाला पण पिवळे फुले येतात की नाही.
हा आणि काय काय फळबाजेत त्यांना पण फुल येऊन त्याच परत हे होतं ना धोडक्यां पण फुल येतं का काही?
येत की. हो ते फुलापासून पुढं दोडका बनतोय.
आणि कांद्याच तर काय जमिनीच्या खाली येते गाजर बटाटा कसं म्हणजे देवाची करणी बघितलीस का.
हम्म.
म्हणजे आश्चर्य करण्यासारख्याच गोष्टी येत.
बटाटे सुद्धा जमिनीतच असतात की.
हा जमीनीच्या खाली.
हो ना.
म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे बघ ना कस हम्म निसर्गाची कमया वांगीचे झाड तर वर येतात ना वांगे हा वांगे वरच येतात ना खरं वरच येतात ना
वरत असतात झाडं असतात ते छोटे छोटे
टोमॅटो मिरच्या हम्म छोटे छोटी असतात ना झाड जास्त उंच नसत गडग्या ढ्या मला वाटत उंची असते त्याची काय नाही नाही झाडच असते तर पण गुडी एवढी उंची असती मला वाटते त्याची एवढी
ह लेबर कास करची
हम्म आणि आपलं हरभरायचं झाड पण असतं ना छोटच असतं ना ते पण
हम् त्याला किती हरभरी काटी असतात खाली
आणि कडीपत्त्याच्याला पण फुलं येतात आगं हाय की नाही आणि वडाच्या झाडाचा तर काय वैशिष्ट्य वेगळंच आहे त्याला तर पारंब्या येतात कशा येतात काय येतात देवाला माहिती
पण वडाच्या झाडाच फुल बघितलेस का तू कधी
उमराचं असत वड्याच्या झाडात कुठ फल असतं उमराच उमराचं
ऊबराच्या झाडाला पण गाडीचे चक्र एवढं असतं म्हण ग
म्हणते बाई कधी कोणी बघितले पुस्तकात वगैरे वाचले
एक माणूस तर म्हणा त्या झाडाखाली बस होतांबचा फुल बघायसाठी गाडीच्या चकासारख असते
हम्म कोणाला बघायला नाही म्हणत म्हणते ते
हो किती वर्ष तप करत बसला होता ते फुल बघायला पण त्याला दिसलं नाही आणि रस्त्यावरच्या माणसाला दिसले ते
हम्म
हम्म
उमराच तर बघकी कस आहे ते किंवा पण ते झाडालाच लगडलेलं असते फळ आहेने फांदीला नसते ते
अ बुंद्यापासून उबर चिकटलेलीच असतात झाडाला
हम् हम्म हम्
म्हणजे
म्हणजे देवाचे किती ते आभार मानायचे अस वाटते म्हणजे कौतुक वाटते जेवढं ते अगदी
होय केळीचे म्हण आंब्याची म्हण
हो
रामफळ शीताफळ काही एक हाय व्हय
हम्म देवाची करणी
हम्म हो म्हण तेे काय खजुरीची झाड आपल्याला बघायला मिळत नाही कोकनाात असले ते
चालेल चालेल ठीक आहे मग ठेव का
हम्म बरं ठेव